हम हॅलो.
हॅलो.
ह आवाज येतोय का.? हॅलो. हॅलो आवाज यालाय. थांब- थांब बघते थांब.
फोन कट करू नको.
नाही-नाही कठ नाही.
आता यायलाय बघ.
आता येतोय.
हा.
हा हा म्हणजे झाले.
हा.
झालंय ना ताई.
होय झालंय. तीझ म्हणजे प्रोफाईल टास्क आणि हे कमप्लीट झालंय मग तुला ह्यो फोन. फ्रेंडचा आहे का नाही टास्क. उद्या येणार सारखं तिला रिफ्रेश करायचं.
रिफ्रेश करायला लागत का. काय नाही बग बसले. अ मोबाईल बघत तुझ.
चालय बसलोय मी पण. काय काम हाईत आता आपल्याला.
ते पण आहे.
निवांत म्हणलेल बी सीए नंतर न जॉब. करायच कसलं काय जॉबच मिळाना.
डबली तर नकर कस आहे की छोट्या. पण लागत म्हणे स्किल् पाहिजे मेन म्हणजे.
स्किल्स पण लागतात. ग म्हनून आता कसं आहे. म्हायती काय जॉबच नाहीेत आपले.
ना.
असंच ते रिकाम मग बसायला लागाल.
हो आणि मी पण फोर्स करतेच जॉब पण काय भेटणात. आठ हजार असा आणि असं पण नाही. अ फुल डे करायचं आणि एवढं म्हणजे थोड्याशा कमी कमी पगारात
हम्म त्याला काय अर्थ नाही मग.
आहे तुझी लिंकडीण वर प्रोफाईल आहे का तुझी?
लींकडीन नाही ग.
हम्म. मी ते जॉब बघत होते परवा. नाय नाय. म्हणजे जॉबच नाही पण त्यातून पण माहिती मिळत अस, लिंकणे.
मी ये यायला विचारतोय.
हा.
असा इचलकरंजी कोणते जॉब्से मग ते डेटा एंट्री हाय टेलिकॉलरे एक हाय.
हम्म. आपलं टॅलीच पण आहे.
टॅलीच पणे होय अकाउंटंट पणे.
हा हम्म.
त्याला पण कोर्स करायला पाहिजे म्हणून आपलं बीसी झालं म्हणल्यानंतर त्याना असेल त्यात पण.
हर ह
तुझा आवाज येईना ग.
नाही येत एक मी एक मिनिट. आता ते आय थिंक आतल्या आय थिंक आतल्या. अतल्या रून मध्ये नसेल रेज.
रेजचा पण प्रॉब्लेम आसा हा कोकणात म्हणजे एकतेस ना तू.
हा घरीये म्हणजे मी म्हणल नाही का? कोकणच की कोकण पाठे तो.
हा मग तिथं जरा रेण्याचा प्रॉब्लेमच असतोय.
होय. आणि ऍक्चुली कस पाऊस पडलाय ना त्यामुळ.
तिकड आहे जास्त.
हो पडलाच सकाळी भरपूर. सकाळपासून चालूये नाही नाही अ कधी पसून माहीते काय कालपासन बघ.
हा इथं पण कालपासूनचे.
आधी कधी नव्हता म्हणजे ऍक्च्युअली पाहिजेल.
पाऊस होय नाही अग लही किती उन्हाळा झाला. आता पडला तर असा पडतोय कणी पुरच येत
पूर येतय, आता कायम नाही का जुलै ऑगस्टच्या महिन्यात.
हा तावा.
भारी वाटलेत ईथ. हा गणपतीच्या वेळेत.
गणपती गेल्यानंतर ना मग जास्तच पुरच येतोय मग.
एक एकदा तर गणपतीत पण पुर आला होता तेका.
ह आलता की मागच्या वर्षीच की. आठोला आपल्याला सोडायला प्रॉब्लेम मेन म्हणजे बस मला त चान्स मीळाला. सुट्टी तेव्हा. नवत होत. आणि आणि त्यानंतरच कस. अ गणपतीचं हे होतं ना स्पेशल तेव्हा दहा दिवस सुट्टी दिल
जे हो दहा दिवस होते आपल्याला.
हम्म.
बरा अस्तय व्हय ते. असं गणपती आलं की कुठ बाहेर जाऊ
नाही मेन म्हणजे पावसाळ्यात बाहेर नको वाटत. ट्रॅवल ह करा ट्रॅव्हलिंग अजिबात नको.
त्या म सगळ.
होय ते बाकी काय माग. क शे आहे बा तुझ आयुष काय बोलले.
काय चाललंय मग.
आहे नाही वाट मोबाईल हेथून बघायच झालंय आता. प्लास बघते मी.
होय मी पण तेच बघते. मिळत तर नाहीच आहे.
नाही आणि जरी मी आले तरी असं बाकी तर हे बघायला पाहिजे ना.
सगळं हम्म मी तर आता म्हणाले पट पार्टटाइम जॉब घरात बसून निदान पाच सहा हजार मिळालं तरी बास आहे.
पार्ट टाइम चालत तेवढा एक्समेन म्हणजे जॉब कराय केलं तरी पण चांगलंय आता.
मिळते होय आणि कस बसून थोडी कोन देनार आहे.
आहेच की.
तेच की आणि आता मुली असल्यामुळे लय प्रॉब्लेम होतेय ग.
हो.
मुलगा असलेलं बरं काय पण करा कुठं
कुठपण जावा.
ती मुलगी म्हणल की इथं जायचं नाही ही जागा चांगल्या नसत्या इथ प्रॉब्लेम आहे. तुझा आवाज ये ना
आवाज येना.
हा.
आता आला काय.
हा.
मी म्हणलं मुलींच कस असत येते काय शेवटी बाहेरचं वातावरण ना हे करतात ग ज कि नाही असंय नको इथं जायचं नाही हे करायचं नाही आता ऍक्च्युली आत कॉलेज मध्ये पण असतना का आता लेट जरा लेट झालं की कॉल करायची
होय खरच ग असं म्हणजे आता समज साडेबाराला सुटले सुटणार आहे म्हणून सांगितलं की बरोबर बर साडेबारा ला कॉल आलेलाच असतोय.
हा माझ तर म्हणजे हो अपडाऊन करायची ना तेव्हा तर अस आणि आता ऍक्च्युली होतच ना आता बस मी आलं नाही की
आपलं आ ते थोडस होतेच की ग. मग ते काळजीन म्हणतात का डाऊट न म्हणतात त्यांनाच माहीत.
काळजी असते का? हा. पैशसाठी करायचं एक्सपरयन्स हॅलो हॅलो. जॉब कस नाही का पैशासाठी नाही एक्सपिरियन्स साठी करायचा असतो.
आपण लाख म्हणू गं
होय.
सगळ्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे.
त्याला काय माहित एकदा एकदा आपण एक वर्ष जर जॉब करत असेल तर एक्सपिरियन्स येतो ना कस असतं काय पाहिजेय मार्केटमध्ये काय हो मार्केट मध्ये काय चालु आहे हा
तेच की
आता तू बघाले अ सेटल व्हायला ना एक वर्ष तुझं जातो बघ. जॉब मध्ये
लई बाई
आणि आता ह्याच नाही कोणत्या पण फील्ड मध्ये जा हे ऐक. ए. आय आलय त्यामुळं सगळं
नाही होयच की.
आणि ते पण काही आले पण नंतरन असं वाटायचं चांगलं आहे आपलं काय म्हणजे नाही का आपलं सगळं त्यातच आहे.
होय बघ की सगळीकडच मुलींच प्रॉब्लेम असतात.
व्हय.
बघ म्हणजे कुठलं कॉलेज बघायला गेली नाहीस का अजून?
नाही पण असं झालं की डिसायड केलं की नाही कॉलेज केलं करूया आस ऍक्च्युली माझ आजून पण अस वाटतं की मी ठाम आहे माझं पोस्ट डिग्री करायची नाहीये. पण काय झालं आता हा म्हणजे काय झालं माझे डोक्यात डोक्यात काय आलंत माहिती आहे काय एम. सी. ए करून पण घरीच बसणार आहे हम्.
असं नसतय गं कसं आहे ते एम. सी. ए नंतर ना कसं ऍटलिस्ट म्हणजे घरात बसून डेटा एंट्रीला किंव्हा आता हे म्हणलो कणी टेलिकॉलरला तेन आपली डिग्री हाय म्हणल्यावर नंतरन जॉब मिळतात आता मी नुसतं अगोदर बि. सी. ए च अजून हे नव्हतं बग लागलं त्यावेेळेला टाकलेलं होत. त्यावेेळेला रिक्रुटमेंट नव्हत्या आणि नंतर बी. सी. ए कंप्लीट झाले मग त्या ह्याच्यावर प्रोफाईल वर बी. सी. ए कंप्लेट टाकलं म्हणून कणी तरी रिक्रुनमेंट यायला लागलेलीत
नाही पण आणि एक मन्थ नंतर करावं करुन नंतरन कस आहे. जॉब बघताना पोस्ट डीग्री बघते पोस्ट अच्छा आमची मम्मी पण म्हणाल्या बाबा
जरा मोठ्यानं बोल की
हॅलो
हा
शिकून घे म्हणल्यात ते पोस्ट डीग्री कर. कारण बी. सी. ए वर जॉब भेटतच नाहीत आता ज समजा नाही भेटलं ना.
किती मिनटं झाली बघतो थांब ह
हा
नऊ पन्नास हॅलो
हा बोल
मी तुला अनेकदा कॉल करतो बघ.
चालतंय किती वेळ करावं लागत ग?